आवाज येतय माझा? तुझा येत. तोय. माझा येतोय आणि माझा आवाज जरी ब्रेक झाला किंवा काय झालं तर मला त्याची कल्पना दे मला आधी सांग काय?
होय होय अग्या ते लास्ट राहिलेल. म्हणून बोलले नाही असुदे बोल.
मला पण तुझा आवाज जर कमी आला तर मी सांगेन. अगं तू बोललीस ना तिथपर्यंत. राहिल अजून पुढं सांगायचं राहिलच की अं ते आपला विषय रामायणचा कि ते संजीवनी आणायला त्यांनी पर्वत उचलून आणलं त्याच्या पुढं सांग की.
हा मग ते तुला सांगितलं की ग म्हणजे बघ तो घेऊन येतो. आणि मग ती संजीवनी आहे ना कि ते औषध जे असतं ते लक्ष्मणला देतो मग लक्ष्मण त्यानंतर ठीक होतो मग त्यानंतर ते वध करतात रावणाचा आणि तिथून निघून जातात. तिथून गेल्यानंतर ना काय करून म्हणजे वनवास पूर्ण होतो मग ते परत अयोध्येत जात अयोध्येमध्ये जातात मग समाज म्हणतो की अ आस इतके वर्ष तिथं राहिली मग हेन्ना हिला आपण स्वीकारायच नाही मग राम त्या समाजाला बळी पडून काय म्हणतो आम्ही तुला स्वी करणार नाही पण स्वीकारतो पण तू या अग्नी तुझी परीक्षा द्यायची या अग्नी तू चालत यायचं मग सीता त्या अग्नीतून चालत जात. ते मग ती असते म्हणजे व्यवस्थित असते आणि ती पास होते ती परीक्षा त्यानंतर ते राहतात. त्यांना दोन मुले होतात लव आणि कुश नावाची च पण त्यानंतर सीतेला असं कसं तरी वाटतंय की एवढं आपण हे केलं ते केलं आणि आपण एवढं अग्निपरीक्षा आपल्याला द्यायला लागली त्याचं त्याला दुःख होते आणि तुला माहितीये स
नाय त्यावेळेस तो तुला सांग काय ज्यावेळेस. अग्निपरीक्षा देते का नाय तेव्हा तिला असं वाटतं की माझा खूप अपमान झालाय मग तो अपमान तिला सहन होत नाही आणि ती म्हणत्या हे धरती माता मला तुझ्यामध्ये सामावून घे आणि त्यावेळेस धरती फाटत्या आ. आणि ती सीता जात्यात असं दाखवली ना
हा बरोबर आहे म्हणजे सीता ही हा बरोबर सीतेचा जन्म जो आहे ती धर्तीतूनच आलेली असता असं म्हंटलं जाते आणि ती परत ज्याच्या पोटातून आली आणि त्याच्याच पोटात गेली असं म्हटलं जात. हा म्हणजे असा प्रकार हा अश्या प्रकारे. ते रामायणची कहाणी आहे. त्याच्यावर असं म्हणजे हा बोल. बोल.
म्हणजे आता एक एक. पार्ट सांगते काय. आता ह्याचा वास्तविक शिक. किती संबंध आहे किंवा आताच्या हजात आणि उदाहरण म्हणून सेट करतो बरोबर आहे सोड राम हा मर्यादा पुरुषोत्तम होताच. आता मी एक स्त्री आहे म्हणून मी सीताकांदाच थोडं बोलीन म्हणजे सीता माता कंड बोलीन
बरोबर हा
आणि आता विषय काय झाला सांगतो, आता तू बोललेलीस की, ज्या वेळेस हनुमान संजीवनी घेऊन जातोय एक पर्वत. हा त्याच्यामध्ये तुला सांगते काय त्याचा एक त्याला म्हणजे त्याला ठेस लागते म्हण आणि त्याज्यातला एक खडा खाली पडतोय. आणि तो एक खडा पडलेला. म्हणजे तो केवढा मोठा डोंगर आहे माहितीय का तुला? त्यातला एक खडा म्हणजे आपल्याला काय वाटते, हा एक खडा पण तो एक खडा म्हणजे एक मोठा डोंगर आहे. आणि तो डोंगर ना अं त्यो इथ असतात तारामध्ये एक माऊली म्हणून ठिकाण आहे काय. तिथं पडलाय. आणि तिथं अं हनुमानचं वर म्हणजे त्याला ठेस लागलेली ते आगंठा उठलेला ना. तिथं तिथं आहे आणि तो नवसाला पाहणारा. म्हणजे आपल्याकडे कसं म महालक्ष्म्या लक्ष्मीची आरती पूजा वगैरे म्हणजे एक दैवत मानलं जातंय. तसं तिथं त्यांनी अं. हनुमानला मानतात, मारुतीला. आणि त्यांची यात्रा पण तिथेच असते. आणि वर डोंगरावर येते आणि आधी काही नव्हतं काय तिथं म्हणजे ट्रेकिंग करूनच जायला लागत होतं डोंगरावर. मगं लोकांनी काय केलं म्हणजे लोकांच्या अडचणी भक्तजणांच्या अडचणी लक्षात घेऊन कारण लहान मुले म्हणजे छोटी म्हातारी माणसे सगळीच वर जायला लागली ना. मग त्यावेळेस. पायऱ्यांचा आता अं पायऱ्या केल्यात थोड्याफार. मग निम्या पायरे निम्या. असं पाय वाट हाय आणि तिथे यात्रा वगैरे असते. आणि लोकांची एवढी श्रद्धा आहे, तुला सांगते पहाटे पाच वाजता तिथे तिथं डोंगरात म्हटलं बघ की कुठे लाईटची वगैरे काय सोय असते तर ते पाचच्या काकड आरतीला सगळी लोक असतात तिथं वर पाऊस म्हणत नाही वारा म्हणत नाही नाहीत ऊन म्हणत नाहीत. आणि तिथं त्यांनी जाता दर शनिवारी
आई गं.
आणि हे खरं आहे हं खरं आहे हे, तू बोललीस म्हणून मला आठवलं. आणि ते मी तेवढं मला कसं माहित कारण तिथ माझ आजोळ आहे.
हां म्हणून माहती व्हय तुला?
बघितलंय, पण मला एक दिवस तिथे जायची इच्छा आहे. हा. आणि, आणि सांगते का हे झालं वास्तविक म्हणजे हे मग दुसरा आनिक सांगते आता तू आपला विषय निघलाला की अं म्हणजे सीता ज्या वेळेस राम सीता परत आले त्यावेळेस तीला अग्नी परि क्षा द्याय लागली. काय हा आणि तिचा अपमान वाटणं तिला तिच्या आत्म सन्मानाला ठेच पोहोचणं हे बरोबरच हाय.
सहाजिक हाय, होय.
तिला हनुमान ण तिथून घेऊन येत होते. घेऊन येऊ शकत होते पण ती काय बोलली नाही माझे राम यायला पाहिजेत.
होय, होय म्हंटलेली.
त्यांना विश्वास पाहिजे होता ना ते हेंच्यावर तिच्यावर आता हच्यावर ह्यावर माझं मत म्हणण्यापेक्षा माझ मत तेवढं काही महत्त्वाचं नाही किंवा तुझंही महत्त्वाचं नाही असं मला वाटतंय. त्याच्यावर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय भाष्य केलं असेल सांग बघू? ते कधी पुस्तक वाचल्यास का त्यांचं एखाद? त्यामध्ये आहे त्यांचं वर्णन.
नाही ग मला आठव ना, मी वाचलात पुस्तकं पण मला आठव ना. काय हो
हा मग एक किस्सा सांगते काय माझ्या माइंडमध्ये तो लय छापला गेलाय त्यामुळे मला आठवतोय. मी असंच वाचत बसलेले तर त्या पुस्तकांमध्ये त्यांनी त्यांचे बाबा म्हणजे रामजी आंबेडकर आहेत ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील ते बाबासाहेबांना हा मा रामायण, महाभारत लहानपणापासून वाचून दाखवत होते, वाचायला लावत होते. आणि ते लहान ना वाचून दाखवताना म्हणजे त्यांना असं काय वाटायचं, की रामायण महाभारत वाचून माझी मुलं म्हणजे असं एक मर्यादा पुरुषोत्तम राम सारखं किमान किंवा त्यातून जीवनाच घेण्यासारखं का आहेत सोड बरोबर आहेत? मग तशी व्हावी असं त्यांच्या वडिलांना वाट तू तर पण. काय झालं, त्यान बाबासाहेबांची विचार करण्याची क्षमता म्हणजे लहानपणापासून त्यांचं वेगळं होतं. वेगळेच होते ते त्यांचे विचाराचे प्रक्रिया हेच होती वेगळी मग ते काय बोलले माहित आहे काय, मला रामायण अजिबात आवडत नाही तर का? कारण ड्रामा म त्यांनी वाचून झाल्यावर त्यांना वाचून दाखवताना ते तसं म्हणायचे मला रामायण आवडलंच नाही. तर का आवडलं नाही? कारण सीतेला का अग्नी परीक्षा द्यायला लागली? असा कुठला राम होता की अ आपल्या स्वतःच्या बायकोवर विश्वास ठेवायला म्हणजे दुसऱ्याच्या सांगण्यावरनं एवढ्याशा तर त्या सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली आणि का? म्हणजे इतक्या दिवस ती राहिली, त्याच्यासोबत वनवास ज हे केला तिनं त्यावेेळेस त्याला विश्वास बसला नाही काय? आपल्या बायकोवर स्वतःच्या बायकोवर विश्वास नव्हता आणि दुसऱ्याच्या सांगण्यावरनं तिला दोषी ठरवून तिला अग्निपरीक्षा द्याय लावली तिला संशयित नजरेनं बघण्यात आलं. म्हणजे स्त्रियांचा त्यावेेळेस हक्क त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हे बघ की, त्यावेेळेस बाबासाहेबांनी किती ते कॅप्चर केलं, आपण रामायण बघतोय आपण म्हणतोय हां हिच्यासोबत वाईट झालं की, अस झालं त्यावेेळेस आ पण म्हणतोय मर्यादा पुरुषोत्तम राम, रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणलं जातंय. का? तर तो एक वचन, एक पत्नी हो ता मग त्यानं आपल्या पत्नीवर का डाऊट घेतला? किंवा त्यो आता स्त्री ही स्त्री ही म्हणजे आता ती मा ता स्त्री हाय की नाही? स्त्री माता ही ही किती त्यां च्याबरोबर वनवास झ अ वनवासात राहिली ही एका राजाची पत्नी होती. एका राजाची सॉरी मुलगी होती.
होय.
बरोबर आहे, आणि ते तिनं पण. आपली मर्यादा ओलांडली नाही. आपल्या पती बरोबर ती चौदा वर्षे वनवासात राहिली. तिथून तिनं अ ज्यावेेळेस तिला नेल ह्याला. कुठं रामानं अपहरण केलं, रावणानं त्यावेेळेस पण ती तिथं राहिलं. ती काय म्हणत होती, की हे नाही म्हणजे माझे राम आल्याशिवाय मी जाणार नाही. कारण हनुमान न्हायलाच आलेले ना. त्यांचे प्रेम, काळजी, विश्वास कुठे गेला?
अगं, मला पण हा प्रश्न खरंच पडलेला आहे?
हा आपल्या पत्नीवरचा प्रेम, विश्वास, काळजी कुठे गेला? आणि आपण म्हणतोय की रामासारख मर्यादा पुरुषोत्तम पाहिजे मुलगा, मग सीतेसारख अग्नि परीक्षा तुला द्यायच लागणार की.
होय द्यायला लागणार आता
हा का खर? मग नकोय आम्हाला रामासारखा नको. मग तर रावणासारखं बरं कि ग कारण का? सांगू रावणाची एक गोष्ट आहे. ह्याच्यावर सांगतो आठवली. ज्या वेळेस सीतेला अप अपहरण करून नेण्यात आलं. त्यावेळेस रामान तिला हात सुद्धा. द्धा लावला नाही.
होय, बरोबर आहे. होय, मी ऐकलय हे.
तोच बरा की आणि अजून कालच्या जगात आजकाल म्हणजे कलियुगामध्ये रामासारखा नवरा नकोय. तर रावण सारखा पाहिजे म्हणतात मुली का? त्याला कारण हे आहे. कारण रावणानी सीतेची रिस ठेवली.
होय बरोबर आहे आणि रावणाला नऊ तोंड देखील असून सुद्धा त्यांन कधी अ एखाद्या स्त्रीला आता इथं आल्या तर, तिला हात लावला नाही बरोबर.
हा तिनं आणि हात लावला नाही नुस अपहरण करून तिला ठेवलं त्या वाटिकेमध्ये त्या तेच्या अशोक वाटिकेमध्ये तिला ठेवण्यात आलं काय पण त त्यांना तिच्याबरोबर कधी जबरदस्ती केली नाही, कधी तिला हात लावला नाही, आणि तोच जी ति जिची वाट बघत होता म्हणजे अ सीता रामाची वाट बघत होती बरोबर आय आणि रामान आणला सोड तेला मारला सगळं सगळं झालं पण फक्त एका माणसाच्या बोलण्यावरून त्यांन तिला अग्निपरीक्षा द्यायला लावला का?
हो
मग हेच हेच जर तिन बोलली असतील म्हणजे काय हा प्रश्न आहेच ना ती एवढं सगळं म्हणजे व्यवस्थित राहून एवढं ती तिला आपल्या स्वतःच्या नवऱ्या बरोबर म्हणजे सिद्ध करायला लागलं नवऱ्या पुुढं की नाही मी पवित्र आहे.
बरोबर आहे बरोबर आहे तिला अग्नी परीक्षा द्यायला लागूलीत तिला समाजा पुढ म्हणजे तिला ते कस तर वाटल ग अपमानित वाटन साहजिकच
हा अपमानित वाटणारच की आता तू पण एक स्त्री आहेस, तू विचार कर की आता मी तुला प्रश्न विचारतो तुला रामासारखा मर्यादा पुरुषोत्तम पाहिजे काय रावणासारखा नवरा पाहिजे आजकालच्या जगात
मी मी तर पहिल्यापासूनच ठरवलय की अ म्हणजे बघ बरोबर आहे त्यांचं रामानं असं म्हणजे करण चुकीचं होत, म्हजे पूर्ण चुकीचे होते त्यांना समाजाचा ऐकून निर्णय चुकीचा घेतला आणि त्याच फळ त्याला नंतर मिळालं ग जर जशी सीता परत आलेली जर जस धर्तीतून आलेली तस ती धर्तीत परत गेली त्यानंतर त्यांना रिअलाइज झालय रामाला आणि आपण जय श्रीराम जय म असं म्हणत असतोय पण
पण त्यांनी जी केलं त खूप चुकीच मला वाटलं तिलाच का स्त्रीलाच का अजून अग्नी परीक्षा द्याय लागत्या आणि सीता पण अग्नि परीक्षा देत होती आणि आजकालची स्त्री पण म्हणून ही अग्नीपरिक्षा देत्या म ते छोट्या छोट्या वादांवरुन म्हण किंवा कुठल्या लहान लहान गोष्टी स्त्रीला ही अग्निपरीक्षा द्यायच लागत्या साध्या साध्या गोष्टीवरून सुद्धा
ते आहे सोड बरोबर आहे म्हणजे, बघ ना विषय कुठून कुठ पर्यंत गेला बोलू घ्या आपण नक्की नंतर आणि या टॉपिक वर
हो. आवाज येतय ना माझा
हो हो.
हा बरं परत बोलुया सोड ह्या विषयावर
हा चालेल ठेवू काय?
ठेवू काय हा हा ठेव.